तीले म्हणां तुले किती अंकल चपल मं वर्ण सहीक चां हम्मं
उन्हाळ्यांमध्यें तरं गरमं व्हायचं नां तरं मस्तं असं स्टोरेज होतं तिथे तिथे मस्तं आम्हीं आंघोळी करायचो दिवसांतून तीनं तीनं चार चार वेळेस पोहायला जायचो
आम्हीं तरं गच्चीवर कायं झोंप लोसं नाहीं अ् आंणा नं नं ममा तूं आंण आंण तूं आंण कसं आहे
तेंव्हा
बोलां नां बोलां नां तुम्हीं कंटिन्यू करां त्यांच चालूंच राहील म्हणूंन मी आधी कॉल ओवर टाईम
तेंव्हा कसं असं वांवरामध्यें पणं झोपायचो लाईट गेली की तेंव्हा कुठे लाईट राहीचे
हो
एकदाचं गेली की लवकरं येतं नसायची चिमम्यांच्या उजडामध्यें अभ्यास करायचो आंता अं कंदील लावूंन
मिटच हॅलो
हॅलो
हां बोलां नां बोलां नां यां असं म्हणजे ते खूंप
ठवलं की खूप असं वाट
भरून येतो की नाही तेच पाहिजे होतं आपल्या मुलांनाही.
आणि असं होऊन जात की आ ता लाईट गेली की काही सुचत नाही आणि तेव्हा आपण चिमण्यांच्या उजड्या खाली अभ्यास केलेला आहे.
आता एवढे एवढे चिमणे चिमणी पोरं त्यांच्या अंगावर त्यांच्या वजना एवढे ते दफ्तर तेवढ्यावढ्या वॅनमध्ये जातात ते कोंल्यासारखे ते तिखडनं येतात त्यांच्याकडे त्रान सुद्धा राहत नाही बोलण्याची सुद्धा त्यांच्यात ही नाही राहत आपण सहा वर्षा हेच्यात खेळ त राहायचो हो.
ते पण आणि आपण गाडी जरी लावलेली असली तरी मनात एक भीती राहते ना व्यवस्थित जात की नाही आगाव पणा करतात नाही ना. खिडकून हातच बाहेर काढत नाही ना आपल्याला ती पण एक भीती असते ती जाऊन येईपर्यंत. म्हणजे यात घरी असल्यावरही आहे सुटका नाही विचारांची आणि बाहेर गेल्यावरही सुटका नाही.
कुठेच नाहीे आहे.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
कसं आता खेड्यातच सांगते मी खेड्यात आता आई वडील शाळा गावातच राहते. गावात असल्यामुळे बिंधास्त पोरं शाळेत
आणि कसं हो तिथे गावामध्ये कशे एक कच शाळा असायची म्हणजे सगळे एकच शाळेमध्ये
आहों असं सुद्धा सांगतात आता माझी सासूबाई कधी-कधी काय सांगतात कधी-कधी माय सासूबाई काय सांगतात मराठी मीडियमच अशी गाव खेड्यागावामध्ये बघा कशे पोरं आहेत महटलं खेड्याला खेड्या न का समजा आता तुम्ही.
नाही आता हो आणि आता ता मराठी शाळांमध्ये पण सेमी इंग्लिश इंग्लिश पण आलेले सी बी एस सी बोर्ड पण आलेलं आहे म्हणजे असं किती शाळा हे सादं ही नाही आहे अशी अ
किंवा आई वडिलां ना इंग्लिश नसतं म्हणे येत म्हणे तरी खेड्यातले पोरं इंग्लिश मिडियमला जातात म्हटलं कुठला प्रकार आहे खेड्यातले पोले इंग्लिश म ती पीढी गेली म्हटली एकोणशेच्या काळायची एकोणशे चौऱ्यानवच्या पुढचे सगळे प्रगत झालेले आहेत म्हटलं. ती पिढी तुमची होती म्हटलं सुशिक्षित असून वेल एज्युकेटेड असून सुद्धा शेती करताय म्हटलं वे
नाही आणि आजकाल काही शेती करणारे काही म्हणजे दहावी बारावी ना पासश थोडी चांगलं शिक्षण घेताय बी एस सी अग्री करताय एम बी ए करताय ते त्यांचं अ नोकरी संभाळवून वेग शेती पण करता ये शे तेंव ते वेगवेगळे प्रयोग पण करताय उत्पन्न किती घेत आहे त्यांचं स्वतःच म्हणजे उत्पन्न काढून पण ते
नाही नाही त्यांचं असं म्हणणं आहे की खेड्यातले पोरं अ अ इंग्लिश मिडियमला टाकलं जातात त्या आई वडीलांना येत नाही काहीतरी इंग्लिश ममिडीयम म्हटलं हा कुठला आहे खेड्यातले पोडो इथे म्हटलं तु . ते शिक्षण हां. ते ही म्हटलं काही कमी हुशार नाही म्हटलं खेड्यातले लोकं आता मी स्वः ता एम ए पो पोस्ट ग्रॅज्युएट आहे म्हटलं आणि त्यात बी एड एम ए बी एड झालेय. बीएड झालंय सगळं झालेलं आहे म्हटलं आता माझ्या वयाची जी आहेत म्हटलं खेड्यावर राहणार आहेत म्हंटलं त्या सुद्धा शिक्षण हाय. ते कशाला त्यांच्या मुलाला मराठी मडयमला टाकेल म्हटलं ते दोन पावलं दूर दोन पाव दूर टाकूनच टाकतील नाही ते खेड्यात राहाता म्हणून त्यांच्या मुलांनी मराठी मिडियमच शि शेंगा नाही म्हटलं.
मला तेच म्हणायचं खिडेगावांमध्ये की शाळा चांगली नाही असं नाहीये तिथे पण स्टँडर्डनेस त्यांनी घेतलेलं आहे आणि आज कारण शिक्षकांना इंग्लिश येत असलं तर, त्यांना पण छायेमध्ये ठेवतात. आता आमच्या इकडे, नाही आम आच्या इकडे तर इतके म्हणजे, ज्यांना इंग्लिश येत न्हवतं, जे वयाने मोठे होते ना त्यांना रिटायर करून दिलेलेय आणि जे नवीन म्हणजे, नवीन पिढीला त्यांनी अ काय म्हणता एक चान्स दिलेला आहे की, तुम्ही शिका मग शिकवा वगैरे असं. आता टी ई टी वगैरे म्हणा, सीट नीट म्हणा, पी एच डी म्हणा, हे की असंच थोडी ना पास आउट होतं कोणी पण.
सांगतेय मी, तेच सांगतेय मी, आता माझा हाच विषय होता म्हंटलं आहो आता आपण अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस, किंवा हे, हे याच्या आधी, याच्या आधी काही शिक्षण नव्हतं म्हंटलं. आधी हाडांनी नववी दहावीवर झालेल्या बाया होत्या म्हंटलं. आता आता आपून द्यायचा प्रयत्न केला ना तरी एवढं वेग एज्युकेटे राहुन सुद्धा त्यांना इ क्याच परीक्षा द्यावे लागतात, ज्या आत्ता आहेत त्यांच्या लेवलला काहीच नाही म्हटलं, हो.
परीक्षा द्यावीच लागते ती पास झाली. तरच त्यांना पण नोकरी मिळते, असं आता कुठेच नाही राहिलं.
काहीच नाहीत म्हंटलं, तरी आपल्या नोकऱ्या मिळत नाही त्यांच्या जागेवर. आपल्या जागे असं झालेलं आहे, ओ भरपूर असे शिक्षक आहेत ताई. अम्मा अम्मा. त्यांना आता ते सांगितलं भरपूर असे शिक्षक शिक्षिका हाय म्हटलं. की त्यांना काहीच येत नाही तरी ते आत्ता फुल पेमेंट घेऊन हे करताय म्हटलं.
आणि साधं जर पेपर पास नसल तर, आपल्या शिक्षक लोकांचच बघा. त्यांना काही परमनंट पण होण्याचे चान्सेस नसत आणि त्यांना किती कमी पगारा व अ नोक नोकरी करावी लागते, जस की पाच हजार, सात हजार असं आणि ती आपण एवढं शिक्षणावर एवढं खर्च केलेला आहे ते आपल्याला म्हणजे लाज वाट
तेच, तोच विचार म्हणून मी कुठे कुठे जेवढे इंग्लिश मीडियम वगैरे जॉईन केलं नाही कुठेच नाही. केल.
हम्म, त्याच्यापेक्षा मग आ पण जर स्वतःचे अ काय म्हणता, घरीच क्लासेस, ट्युशन घेतले तर त्यामध्ये आपण चांगलं कमावू शकतो.
तो सुद्धा विचार आता माझा डोक्यात आलाय, की ती क्लासेस ट्यूशनस घ्यायचे ब, पण आम्ही मेन एरियात आसत त्यामुळे हे ना अ जे फ्रेशस राहतात ना, जे नवीन नवीन घेणारे स्टुडन्ट किंवा नवीन नवीन व्यक्ती राहतात ना, त्यांना लगेच प्राधान्य नाही दिला तर जे चांगले चांगले क्लास पोरं टाकायचा विचार करतात ना आईवडील आता नवीन सुरू केलं जरी
तुम्ही त्याच्यासाठी एक करू शकता की, पार्ट टाइम मध्ये एखादा क्लासेस असल ना, तर ति ते जाऊन येन पार्ट टाइम तुम्ही तिथे नोकरी करा काही दिवस, आणि नंतर मग तिथून तोच एक्सपिरियन्स दाख अन सांगून सगळ्यांना म्हणजे असं एट्रक करता येईल, म्हणजे ती एक तुम्हाला, ते एक तुम्हाला, अ काय म्हणता मुलांना आ स्वतःकडे हा, हामुलांना स्वतःकडे बोल आणि आईवडिलाना कळतं, की हा इथे क्लासला आहेथ, ह्या बाहेर पण घेतायेत असं कळतं, म्हणजे तसंच तुमची ओळख पण निर्माण होऊन जाईल, आणि कसं ओळखी पण तुमच्या स्वतःच्या होतात
बरं का, आपण असं झालेलं आहे ना पार्लर जरी करायचं म्हंटलं, नुसतं पार्लरचा क्लास जरी करायचा म्हंटलं ना तर, आपण पहिल्यांदा शिकलेल्या बाई इकडे कधीच जात नाही, बरोबर पहिल्याला शिकलेल्या बाई कडे कधी जातो का आपण, मी नाही, आत्ताच नवीन पार्ल टाकलंय, आणि बाई नको का बाई ती, आयब्रो नीट करेल का नाही करेल आपण असंच म्हणतो ना
पण आजकाल कसं झालंय माहिती का हे आ हे तुम्ही बोलताना ते विचार जुने होते आता कसं झालंय मुली काय करतात बेसिक कोर्सेस केले की एखाद इंटरनॅशनल ना कोर्स वाल्यांकडे क्लास करून घेता म्हणजे त्यांचे ऑड नाही नाही असं सांगते मी तुम्हाला म्हणजे असं आधी वाटायच आता तुम्ही असं किंवा काही असो मलाही अस वाटयचं नवीन कोणी जर असं चालू केलं ना असं वाटा यच ही बाई बरोबर करेल की नाही आत्ताच चालू केले पण मग आता कसं झालंय ते इंटरनॅशनल वगैरे कोर्सेस पण करतात मग त्यांची ना जाहिरात आपोआप होते म्हणजे आता कसं सोशल मीडियामुळे ना खूप जाहिरात पटकन होते कन होते आणि ते कसं स्वतःची रील्स, व्हिडिओ वगैरे पण, व्हिडिओ वगैरे पण, बनवता मग त्याच्यामुळे मुळे तर अजूनच त्यांना फायदा होतोय, म्हणजे कसं, असं कोणाला सांगावं नाही लागत हा, आणि कोणाला सांगाव नाही लागत की, अ माझ्याकडे या किंवा काय लोक कसं बघून बघून लाईक केलं की बरोबर ते पसरत चालत हम्म
जेव्हा मागच्या वर्षी मला घ्यायच होत आता म्हटलं एवढं हे एम. ऐ ग्रॅज्युएट होऊन काहीच उपयोग नाही कारण पाच नी सहा हजारापेक्षा पेक्षा ना याला या पार्लरची याला कधीच मरण नाही एकदा ज आपण चांगलं केलं तर आपण आपल्याला काही टेन्शन नाही आयुष्य भर धंदा
आणि तुम्हाला एक सांगू का अ म्हणजे असं माझ्या ओळखीतल्या भरपूर मुली येत कि ज्या ज्यांना स्वतःच पार्लर टाकायला पैसे नाहीयेत ना त्या काय करतात अशा मोठ्या मोठ्या ज्या ब्युटिशियन्स आहे ना त्यांच्याकडे जॉब करतात पण त्यांना हा त्याच्याकडे जॉब करून पण त्या स्वतः च्या ओळखी निर्मान करताय आणि भाहेर हे ना कोना कोनाला न कळू देता ऑर्डर्स पण घेता आणि इकडे पण त्यांना चांगला
ईकडे पण पवार तिकडे पण घेतात आता मी जिथं पार्लरमध्ये ये ना त्यांनी त्यांनी मला मला पूर्ण ॲडव्हान्स आणि डप्लोमा पूर्ण करायचं होत माझ्याकडनं त्यांनी फी किती सांगितली होती पूर्ण सव्वा तीन लाख रुपये फी राहील म्हने वर्षाची पूर्ण वर्षाची ह
अहो साध तुम्ही जरी बेसिक जरी शिकायला गेले ना तर आजकाल वीस-तीस हजाराशिवाय हा नाही आता तुम्ही प्रॉपर सिटीमध्ये राहता ना म्हणजे प्रॉपर शहरामध्ये राहता म्हणून नाही पण थोडसं पण म्हटलं ना की खेडेगाव पण मग चांगलं चालणार पार्लर जरी म्हटलं ना तिथे ना वीस, तीस हजार रुपये धरा तुम्ही तिकडे जर पन्नास असले तर इकडे वीस तीस हजार रुपये असं. ती पण काही म्हणजे सगळ्यांसाठी काही लगेच अ म्हणजे भरू शकत एवढे तर कोणाची परिस्थिती नाही राहत ना.
अहो जिथं पार्लर आता चौदा दिवसाचा कोर्स होता, त्यांनी काय सांगितले आम्ही मेकअप आणि फक्त हेरचच शिकव म्हणे त्यांनी फी चौदा दिवसाची पस्तीस हजार रुपये फी सांगितली. मला आणि पंधराव्या दिवशी, पंधराव्या दिवशी तुम्हीला ट्रेनिंग ला तुम्हला स्वतः नवरीला साजवायचं आहे, मी म्हंटल अहो पस्तीस हजार रुपये चौदा दिवसाचे देऊ. आणि नवरी सजवाईसाठी मला मी दीड लाखाची व्हॅनिटी कुठून तयार करू लगेच चौदा दिवसातच.
बरोबर आहे ना, आणि ते ही आणि दुसरा विषय असा आहे की तुम्हाला जर चौदा दिवसाचा कोर्स आहे ना त्या चौदा दिवसामध्ये तुम्हाला ते शिकवून देणार ह, तुम्हाला कळते नाही कळते त्याच्या शी त्यांना काहीच घेण नाही, चौदा दिवस पूर्ण झाले, चौदा दिवस पूर्ण झाले तुमचा क्लास संपला. असं करत ते आणि त्या कशा करत माहिती का त्या ज्या ज्यांचे इटरनॅशनल कोर्सेस झालेले, मोठ्या आंतरराष्ट्रीय कोर्सेस झालेले ना तिथं हीच पद्धत आजमावली जाते.
त म्हंटलं मला बेसिक पासून स्टार्ट करायचे नाही-नाही म्हणे अडव्हान्स करून घ्या म्हणे, तुम्हाला हाय चान्स म्हणे, मग नंतर म्हटलं आहो बे अडव्हान्स. करून घेऊ आणि मला एखा क्लायंट आला एखादा क्लायंट आला तिने सगित मला मॅडम मला तुमच्याकडनं सगळं करायचं.
आणि तुम्ही मला आयब्रोज पण करून द्या वगैरे सगळ करा, तुमच जर पाया बघ कम नसेल तर तुम्ही कसं काही करू शकता, बरोबर की.
दि म्हटलं, मला एखादी आली. कि बुवा मला सगळंच तुमच्याकडन करायचंय, म्हणजे दोन महिन्या चे पूर्ण ट्रीटमेंट व्हॅक्सिन, थ्रीडिंग किंवा मग बॉडी वॅपिंग वगैरे सगळं करून मग मेकअप तुमच्याकडे चार करायचे आहेत मला. मी चार मेकअपच करून देईल पण पुढचं काय कोणाला बोलू दोन महिन्याच करायला. असं म्हटलं मग आधी पाया भक्कम व्हायला पाहिजे त्याच्यानंतर
आणि पाया भक्कम झाल्या, आपण शाळेत पण कशासाठी जायचो मग डायरेक्ट कॉलेजलाच घेतलं
परत करू मग, परत करू कॉल काय ना काय चालेल थँक्यू छान वाटलं बोलून. परत कराव, बाय.